एक इकडे ऐ, हॅलो, हा बोल. हा, काय नाही बघ, आता ते, ते वारलेले आहेत ग आमच्या. ते त्यांचं बारवं. त, पोळ्या करायला बसलेलो. अ कधी आलीस मम्मी कडून?
मगाशीे, साडेचार पाच वाजलेले याला.
हम्म, मग काय, काय केलंत मम्मीनं आज जेवन?
म्हणजे भजी, चपाती, बटाट्याची भाजी, आम्रखंड आणलेलं.
हा सांगितलीस काय? कामाच काय, हा. कोबडे.
काय झालं? शिव झोपलाय बग, तो बस बसमध्ये झोपलेला.
खेळ, खेळ.
आ, आता झोपलाय परत.
सगळे आलतेत काय? बाबा तेन.
होय आल तित कि, आम्ही पुढे गेलतो, बाबा नंतर म आले मग.
हा, काय नाई, आता ब जस्ट. उठले. ते जरा जॉबच बघून आलो जाऊन, चौकशी करून वगैरे. मग ते आधी मी कामाला होतो,, त्यांच्या सरांचेच आहेत ना ते ओळखीचे.
हा, हा.
हम्, चांगलं आहे सगळं, रोडटच अस.
हम्म, चालतय की.
पेमेंट वगैरे सगळं ठरवून काम ते बघ तुन आलो आता बघू किरण काय म्हणतोय.
हम्म कधे पासून जॉईन होणार आहेस.
तर तेच की त्यांनी फोन लावतो म्हटलेत ना त्यांच्या म्हणजे कसं. हाफ टायमिंगला पेमेंट किती द्यायचं फुल टायमिंगला किती सगळं ते. चौकशी केल मग माध काम बघा म्हटलं मी असं. तुमच्या एक्स पहिला किती देत होता त्याच्या निम दिला तरी काय हरकत नाही.
होय चालते की.
चार वर्ष गॅप पडला आहे ग मला हेच एक्सेप्ट करणं पण बरोबर वाट
बरोबर वाटत नाही, होय.
अ मग थांबशेल काय नाही आज एक दिवस
नाही अ आई जाणार होत्या ग सांनगावला मामांचा फोन आलाता.
म ते कडे गली तय तीने
कडे गेल्यात, मग त्या वस्थी राहणार आहत न.
अच्छा!
हा मग आता रक्षाबंधला ये म्हंटली मग आठ दिवस मम्मी.
बर.
पुढला मेन्यात, अठ्ठावीस ला आहे पुढल्या महिन्यात.
पुढच्या महिन्यात काय मला पण ना बई झालं बरं आता खरं कामाचं एक डोक्यात घेतलंय बघू होत काय नाही काम तर पाहिजे ग काम पाहिजे लई कंटाळा आला ये घरात बसून.
घरात बसून पण कंटाळा आला नाही महागाई पण एवढी वाढल्या
मगाईलही वाटल्या आता दवाखान्यात गेलं तर परवा रुवायला लागलं बग शाळेत झोका खेळतान
हा.
येथ हनुवटीला चांगलाच मार बसला असा. तरी नशिब म्हण ते टाके वगैरे ती पड म्हणजे घातली नाही तर दुसरं कोणतं असतं तर डॉक्टर घातलंच असतं.
का टाके बसले नाहीत नाव.
नाही नाही फक्त एक ड्रेसिंगला पन्नास रुपये गेलेल्या दिवशी दोनशे रुपयेच्या शंभर रुपयेचा औषध गोळा दिली शंभर रुपये ड्रेसिंगला घेतली. आणि साठ रुपययाच औषध बाहेर ना आणाय लावले. अडीचशे रुपये दच संपले पुन्हा तीन तीन चार टाइम तिन ड्रेसिंगला बोलवली.
होय.
मग शेवटी वैताकून म्हटलं मी ड्रेसिंग नको मॅडम म्हटलं मला भिटाडींच औषध तुम्ही जी व लिहून द्या माझं मी घेऊन येते म ह्यांना म्हटलं घरात दोन म्हटलं तसलं बिताडींची एक बॉटल आणि बँडेज ते सगळं आणून ठेवा म्हटलं घरात ये प्रत्येक ड्रेसिंगला पन्नास शंभर पन्नास शंभर कस
कुठलं घालायचं परवडाय तर पाहिजे कि हो. होय.
मध क्रीम दिली ती क्रीम लावून लावून वाळवलं आणि पट्टी ची टकवले एकदम चिकट त्याला मोठे आपलं हे नसते काय डिलिव्हरीच वगैरे ते ड्रेसिंग करताना मोठ मोठे मोठे चिकटपट्टी लावतात के तसल तीन लाव कायण दोन वे रक्त आ सोड चुकूनच झाल माझा ध का लागला कपडे काढताना. ति हनुवटीला ते गळ्या बरोबरच ना ते दोन वेळा रक्ता आला म्हणून तिने तिसऱ्यांदा एकदम टाईट चिकटपट्टी लावल्या आणि त जेवढे चिकटपट्टी होते काढताना तिला त्रास झाला. सगळे इथले गालावरची केस निघलीत त्यामुळे ते आणि जरा पुरळ पुरळ पाक असं दुःख म्हणजे लईच चिघळ होते औषध आणि त्यात पावसाळा रापराप पाऊस पडत होता.
हा पावसामुळे आणि जरा त्रास
हम्म आणि दाते किडल्या आहेत सारख्या दात दात करत ती
लवकर किडलात.
दात लई लवकर फिरल्यात चॉकलेट गोळ्या काय कमी आहे व्हय. मी देत नाही घरात, खरं बाहेरचेच देतात मग नको पण म्हणता येत नाही.
होय आणि ऐकत नाही आगं पाहिजे तर पाहिजेच म्हणतात.
हं आज दिवसभर तिझा दादू आलता बघ दंगा करत बसलेली.
व्हयं!
मी पण सकाळी त एकण लेडीज होती अी रायगड वरन बोलणारी
हा हा.
तिच्यासोबत चार पाच चार कॉल के घेतले सकाळचं
बर.
आणि माझं काय बंदच आहे ना मग विचारल महि तरने ला असं कॉल घेतलं तर चालत काय चालत म्ह
हा हा चालत माझं पण गाय सक काजून झाला नाही, आता तुझा एक कॉल होता दहा कॉल झाल्या.
कोणासोबत बोललीस म. मगाचा कॉल फेलच गेला असल.
हो होय मगाची
अ सांग सांगून करत जा म्हणजे फेल गेला क नई म ते टास्क कम्प्लीट होतेय ग.
होय एक गेला मगाशा आण म ती सांगलीची एक हाय बघ.
तुला मला कळालं ते.
हा हा सांगली ची एक हाये म तिला लावलेलो ओ आता तिला परत लाग ना ते एकशे ऐंशी मिनटं कंप्लीट दाखव
कमप्लीट हूं एकशे ऐंशी मिनिटं एका व्यक्तीला झाले की मग संपले.
होय.
आता मगाशी एक दिले बगत्या हीचा शिवानीचा तिला सांगित टलं मेसेज कर म्हटलंत. तिला तू कर मेसेज तिला म्हणजे ती वेळेत करल. तिचं पण टास्क माझ्या अगं फुटेल कि ते माझ्यासारखं झालं अगं फुटंल. की आहे
असा अभ्यास करायची आईयाला ब जा घरात आपल्या घरात आईयाला. आणि आज बड्डे होता त्याचा, काही केलेला नाही वाटत बड्डे परवा दिवशी कायवाटतं शुकृवारी काय रविवारी मोट्याने ठेवलं.
होय हा. चाल तिला मॅसेज टाकू का नंतर कॉल करतो मी.
चालतय.
गेलं
म बाबा पण गेल्यात काय?
होय बाबा पण गेल्या ना मगाशी गेल्यात.
हूं!
तिनी आले दुपारी. हो म ते गिफ्ट घ्यायच होतं गावात म प्रतीम सधा आलाय तिकड. होय त्याच काय काम आहे म्हणु आ
खाणं पिणं कसं ग.
अ तिने हॉटेलवर करून खात्यात, नाही स्वतः करून खात्यात त्या.
हा रूम वरती हा हा मग तीला परवडते काय पेमेंट वगैरे सगळं.
परवडते म्हणलंय तस म आता इथ ते हे इंडोकाउंट विजू ददा आहे क नही. तिथं रिफ्रेनस न देतो म्हटलाय आता बघूया आता कवा देतो या. लई हाल होते ग लई खराब
काम आहे नेमकं ती आय ए शिकलाय ना?
अ टेक्स्टाईल काय तर करतोय होय.
अच्छा मग इथंच बघेल ना म टेक्स्टाइल म्हटल्याव.
तेच की आता इथं बघतो ब म्हटलाय ते रिझ्यूम देतो.
नाही ग पंजाब गुजरातला आमचं पण भाऊजी होते ब गुजरातला होते. खाण्याचा लय त्रास झालं म्हणून इकडे आलेत पुन्हा ते. चारच महिने केले, अनुभव घ्यायसाठी गेलते.
जाऊन त्याज वर्ष झालं की तो गेला आता.
आणि दोन वर्ष कर म्हणायचं कारण कसं सर्टिफिकेट दोन, तीन वर्षाचा अस त्यांना अनुभवनुसार पेमेंट वाढ होतय. आता माझ्या मैत्रिणीचा पण भाऊ आहे ना त्यान पण काहीतरी बी टेक काहीतरी केलाय वाडतं, एम टेक काय बी टेक, म बी टेक नाही, आपलं काय म्हणत्या बाई ती? असं चेकिंग करायचं पदार्थ चेक करायच असल काहीतरी केला तेन. आणि त्याच इथ जॉबच नाही, आता गुजरातला होता गुजरात मधन पुन्हा आता मुंबईला आलाय.
हा हा, अवघड पडतय तस खर.
हम म आता आलाय म त्याला घेऊन गेलतो गावात. तिकडून येता येता बँकेत गेलो बँकेत पैसे काढालतो ग.
तुझ लाडकी बहीण केलीस का?
नाही माझं तवा वय बसत नव्हतं.
आत्ता बसतय ना पण.
होय बसतय की.
म आता कुणाच्या तर ओळखीन करून घे ना तेवढं लाडकी बहीण.
बघुया आता फॉर्म बंदय म्हणालतीत बघतो तरी पण कोण भर ते काय घेतते ते भरून.
तर माहितेय आता, अ तुमच्या इथं ओळखीच कोण असेल ना नगरसे सेविका वगैरे त्यांच्या ओळखीनं करुन
अरे तेवढंच दीड दीड हजार रुपये कोण देते, आता मगा शी हप्ता पडला दिड हजार रुपय
होय दुपारी पडल्यात नव मम्मीचा पण पडलाय आणि आईंचा पण पडलाय.
पडला, आईच झालय व्हय.
झाल की आईंचं पडतात की.
करून घे फॉर्म तेन भरून.
होय भरून घे
सरकारी योजना घ्यायच्या ग.
हा तुझा कॉल आलता तव्हा पैसे काढालतो ग म्हणून. कट केला, आधार कार्ड नेला नव्हता मग फोटो होता नाही.
हा हा.
हम्म.
का तुझं एटीएम वगैरे नाही काय?
एटीएम नाही अगं ते काय झालत हिच्या तीच्या पहिला आपत्तीच पाच हजार जमा होतात कि. म ते म माझ्या नवीन खात्यात जमा झालं नाही ते शाळेत असताना खातं काढलेलं ते बँक ऑफ इंडियामध्ये.
हा.
मग त्या खात्यात जमा झाला तर ते खातं बंद पडलेलं. म ते चालू करून घेतलो आणि इकड ट्रान्सफर केलतो.
हा.
खरं तू उपरी ट्रान्सफर झालं नाही मग अशी चेक करून आलो मग त्यान मणला चा खातीत तर चालू झालंय.
हा हा.
काय झालं नाही म पैसे काढू काय म्हणत ना काढा म्हटला निघतात.
होय निघतात की
म अडीच हजार रुपये काढलो.
हा हा आता तू काढणार असलीस ना लाडक्या बहिणीचं इथं कर पोस्टाच खातं काढ कारण पोस्टात आहे ना फास्ट होतय.
होय होतय लगेच.
होय आणि हे कर म्हणजे काढ कुणाला तर ओळखीन विचारून काढून घे तेवढं खातं बरं पडतं. तू शाने आधीच्या ह्याच्यावर जरी काढली असतीस तरी चालला असत.
हा चालतय तुला फोन लावतो थां ब टामिंग झालय.
हा हा. आल्या आल्या बघून गेली मॅड